जॉईन होत नव्हता बरं झालं, झालात
हो, मला पण वाटत होतं
नव्हताच पण लाष्ट मिनिटला मी खिडकी जवळ गेले. बरं, मग?
थोड्या घरात आहो रेनचाच प्रॉब्लेम होतोय जरा
हो.
मी पण म्हणून आता एक जागा भेटलीये मला जिथं रेंज येतीये थोडीशी. चांगली तिथून हालतच नाई आता.
हो, तिथंच बसावं लागतंय.
हा, मग आवडले कामं तुमचे सगळे?
हो हो झालंय, काय आता अभ्यास घेणं चाललंय सार्थकचा.
हो, परीक्षा चालू आहे ए ना त्याची?
हो हो.
तरी इथं पण होतो, म्हणजे करतो तो चांगला अभ्यास
हो, कर करतो पण एकदा परत रिव्हिजन घेते म्हणजे कारण चुकणार नाई एखादा
हो, ते आहे. झालंय का मम्मी तुमचं काम?
ग्रामर करतोय आता.
हां.
हम्म, समजतं त्याला शिकवल्यावर लक्ष
हो नाई चांगलं ए. शिकवल्यावर होतं त्याच्या
हम्म.
चांगला चांगला ब्राईट स्टुडंट ए तो!
हो आहे, करायला पाहिजे फक्त.
ते आहे, ते सगळ्यांचच असतं करे -पर्यंतच फक्त, केल्यावर एकदा होतं.
हो हो.
मगाशी आपल्या गोष्ट जरा चांगलीच रंगली त्यात काय हे टाईमच बघायचं राहून गेला.
हा. हा ते हिरकणीचं सांगत होते मला, तर हा तिला मग ते हिरकणे म्हणजे तिचं नावच होतं का, त्यांनी दिलंय?
नाई तिचं नावच होतं. हिरकनी नाव हो -तं मग तिने एवढा मोठा पराक्रम गाजवला
हम्म.
आसं म्हणजे कोणीच मोठे मोठे योद्धे सुद्धा नव्हते करू शकले तर तिनी आणि ते पण विशेष म्हणजे तिला असं म्हणजे, चढण्याला मदत करण्याचं वगैरे काहीच नव्हतं तिच्याकडं नुसते दोन हात आणि दोन पाय, तरी तिने करून दाखवलं ते
हो का? माला वाटलं तसा धोरखंड वगैरे काय व्हता असं.
नाही काहीच नव्हतं, ती दूध घेऊन गेलेली वर
आई ग हा कारण खूप डेंजर आहे तो असं बघितल्यावर कळतं किती मवा
हा आणि कस रात्रीचा वेळ होता त्याच्यामुळे तिला पण दिसलं नाही तिला जर का एखाद्या वेळेस दिसलं असतं तर कदाचित तिनी पण संकोच केला असता
हा हिंमत केली नसती
हा पण मग ते ते आणि ते बाळाची ओढ असल्या मुळं गेली ती पण हळूळू हळूहळू आपले चाचपत चाचपत
हा हा
मग तिला तिचं ते बघितल्यानंतर मग ते राजांना खूप आवडलं त्याच्यामुळं मग ते म्हणले की आज पासून मग ह्याचं नाव हिरकणी बुरुस
हा हा तिचं नाव दिलेलं आहे का त्याला हिर
तिचं नाव दिलंय त्या बुरुजाला
बरं बरं
ह तसा सन म्हणजे सन्मान केल्यासारखा झाला ना तो तिचा
हो ना आहे चांगलं आहे ना ते
हा
जे एवढं हे म्हणजे
हो मला ना मला जुने बांधकाम बघायला आवडतात भरपूर
हो का
म्हणजे किती बारकाईनी केलेलं असतं ते एकदम
हो आणि काय सिमेंट वगैरे काय नव्हतं माती आणि दगड
हो तरी पण इकडचं ति कड झाले नाहीयेत ते अजून हो आत हो इथं थोडं काय झालं तर ह बिल्डिंग मग लगेच गळायला लागतात हालायला लागतात
आणि छान पण वाटतं ते छान पण वाटतं ते
हो आणि ना मेन म्हणजे उन्हाळ्यात ते थंड राहतं हिवाळ्यात गरम राहतं
हो आणि एवढं बघ म्हणजे ति ते असं साधा आता जायचं आपण गाड्या असून पण जाऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी पायी जात एवढं सामान जमा करत कसं केलं असेल एवढ्या वरती
हो ना आणि एवढं सुंदर दिसायला पण
हो हो आणि पाण्याची वगैरे काय सोय होती ते काय माहितीय त्यांना एवढ्या वरती
ते हेच करायचे ना वाटतं पावसाचचं पाणी साठवून ठेवायचे आणि मग हो हा पावसाचं पाणी असं विहीर वगैरे करायचे ते मोठे मोठे असे स्नानगृह असाय चे ना त्यांचे त्यात पावसाचं पाणी साठ ठेवायचं आणि त्याच्यानंतर जे पण खाली नदी वगैरे एखादी असेल तिथं ते इथून मग पाणी आणायचं रोज
बापरे
हा त्याच्यासाठी वेगळं माणसं असायची नाही का
पाणी आणण्यासाठी.
पाणी आणण्यासाठी.
आता आपल्याला सगळे मिळत तरी कंटाळ येतो. त्यांना एवढं म्हणजे हा मेहनत करून सगळं त्यांच व्यवस्थित होत.
हा आधी त्यांची सगळी शारीरिकच मेहनत होती नाही का सगळं एकतर प्राण्यांच्या हेनी नाहीतर स्वतः करायचं सगळं.
आणि त्यांचे ते बेड वगैरे सगळे म्हणजे चिरबंदीच केलेले बरं का.
हो.
हा जसं ते बांधकाम असतं तसच बेड फक्त असं दोन-दोन, तीन-तीन थर घेतलेले आणि अशी मध्ये बेड केलेला.
हा ते बेड म्हणजे खाली जमिनीला जोडलेलंच.
हो हो.
हे ना म्हणजे आपले कसे लाकडाचे आपण हलवू पण शकतो एका जागेवर दुसर
हा नाही ते पॅक केलेले त्यांनी आणि ते रायगडला तर काय ते शिवाजी महाराजांच्या किती राण्या होत्या तेवढ्या त्यांच्या बेडरूम आहेत
आठ आठ होते ना.
हा आणि पण म्हणजे म आतूनच दरवाजे. ह्या राणीच्यातून त्या दुसऱ्या राणीच्या त्या तिसऱ्या राणीच्या ते छान आहे बघ बघायला.
हा. आता एखाद्या वेळेस योग आला तर जाईल मग मी पण. खरं बघायचंय मला. पण रायगड इच्छा आहे खूप दिवसाची, पण आता कस टाइमच राह नाही आधी शाळा होती आता कॉलेज आहे.
हो ना अभ्यासामुळे वेळ मिळत नाही.
हो ते आवर्जून वेळ काढून जावं लागेल एखाद्या वेळेस. तरी किती एक अख्खा दिवस लागत असेल ना पूर्ण फिरायला.
पूर्ण पूर्ण जातो पण कंटाळा पण येतो असं वाटतं कि ति तर जवळ रूम घेतली तर मुक्काम मला तिथंच रायला परत आणखीन दुसरं काय बघायला. लगेच रिटर्न यायचं म्हटलं नाही परवडत, वन डे रिटर्न नाही परवडत.
हो थकलेल असतो ना कारण परत.
हा आणि फिश वगैरे छान भेटतात तिथं खाली रायगडच्या खाली.
तुम्ही शिवनेरी बघितलाय का?
नाही बघितल्या शिवनेरी आणखी.
हा मी पण नाही बघितलंय.
बघ ना एवढं आपल्या आमच्या वेळेस तर फोर्थलाच लेसन होता आम्हाला.
हा आम्हाला नव्हता पण आता भरपूर जवळ आहे तरी पण जाणं होत नाहीये.
हम्
एखाद्या वेळेस काढायला पाहिजे ट्रीप करत, क्लासच्या ट्युशनच्या मुलां म्हण वगैरे मी क्लास घेत होत तर म्हणजे कधीतरी घेऊन जायचे त्यांनाच कुठ तरी.
हा.
मग त्यांना पण छान वाटेल.
थोडे पोरं म्हणजे जास्त छोटे छोटे अस ना तरी पण जरा रिस्कच वाटते.
नाही मी त्यांचे पॅरेंन्टस पण न्यायचे सोबत.
हा हा हा मग ठीक आहे.
म्हणजे नो प्रॉब्लेम आपल्याला काहीच टेन्शन नाही.
हा कारण ना ते एकदम छोटे- छोटे असले की त्यांना खूप लक्ष द्यावं लागतं.
हा नाही पॅरेंट्स पण ना आम्ही पण मी पण आणि मस्त एन्जॉय एक दिवस एक दिवस संडेला जाऊ मग.
फ्रेश पण वाटत तसं.
मग आणखीन आता काय अभ्यास करत होते काय?
नाही मी बसलेले थोडा असा टाइमपासच करत होते, काय?
कॉलेजच चालू नाही म्हटल्यावर कुठला अभ्यास आता.
हा नाही एवढा दिवस ना माझा लॅपटॉप ऍक्च्युली रिपेअर करायला टाकलेला.
हां
ते एवढ्या दिवसानंतर आज आणलाय घरी.
हा का.
तर त्याचच थोडं असं काय बघत होते आता उद्यापासून होईल चालू माझं पण.
हा हा हा.
कॉलेज नसल तरी बाकीच असतात ना काय- काय- काय- काय काम.
हो.
ते आता लॅपटॉप आला आहे तर मग आता होईल सुरु उदयापासून माझं पण.
सकाळी किती वाजता उठते?
मी?
हम्
आम म्हणजे बऱ्यापैकी उठते मी. अवघडच प्रश्न विचारलात तुम्ही जरा.
नाही रात्री उशीर होतो म्हणल्यावर सकाळी किती वाजता उडतोय.
असं कॉलेजला वगैरे जायचं असल्यावर उठते लवकर पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी हो त्यात साडे दहा अकरा
बापरे बऱ्याच वेळ झोप
ह. कधी कधी चालत असत. रात्री झोपण्यावर आहे ते जास्त
हो ना आपल्याला म्हणजे रात्री उशीर पण होतो ना.
हम्म एखाद्या वेळेस जास्त थकलेली असले ना कि मग लव लवकरच झोपते मग सकाळी लवकरच जाग येते पण एखाद्या दिवशी मग ब असते आपली.
हा हा.
ते मी जेव्हा जेईचा वगैरे अभ्यास करत होते ना तेव्हा मला सवय होती, खूप जागायची. म्हणजे मी सकाळीच झोपायचे, सहा वाजता डायरेक्ट.
हो माझे पण भाऊ बहीणना, हे करतात ना एम पीशी, उपेशी रात्रभर अभ्यास करतात, अन म सकाळी झोपतात.
हां, त्याच्यामुळ मग जी आता मला, रात्री झोपायची सवय लागलीय, ती जात पण नही ये, आ ता.
हां. प ते, तशी सवय लागल्याव, पुन कॉलेज चालू झाल्याव, जरा प्रॉब्लेम होत असल?
आ स्टार्टिंगला झालेला, थोडासा पण हळूहळू एकदा सवय लागली की, लागतीयां
हो हो हो
चालतय, मी ठेवते आता, आपला टाइम झालाय.
चालल, सकाळी करते मं.
हा हो हो.